हॅलो.
हॅलो.
हा माझं व्हॉईस क्लीिअर ये ये येतो तुम्हाला? हॅलो. ह. हॅलो हा माझा वॉईस क्लिअर येतोय का तुम्हाला? हा.
हो हो येतोय.
हा हा. बरं मी तुमच्यासोबत हम्म हा हा बोलते मी ऐका हम् मी तुम्हाला वट पौर्णिमेविषयी काहीतरी बोलणार होते ह हॅलो हॅलो तुम्ही बोलता हम्म हो हो हो हा
मला तुझा आवाज येतोय माझा आवाज येतोय तुला
हो हो येतोय आता
बर बर चालेल तर काय सांगणार होतीस तू वट पौर्णिमेबद्दल
हा बरं वट पौर्णिमा आपल्या हिल ह धर्मातील म्हणजे ह्यांच्या विवाहित महिलांसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा सण आहे हम्म पवित्र सण असं हा मानला जातोय तो आपल्या म्हणजे देशात हम्म आणि हा सण दरवर्षी च हा हरसन दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात जसं की अ पौर्णिमेला आचा विवाहित महिला स्त्रिया अस शृंगार करतात. आपल्या पत पतीसाठी सुखी संसारासाठी हा सण साजरा कर तात. जसं की काही व्रत ठेवणे. आणि तुम्हाला माहितीच असेल की हा सण म्हणजे कोणापासून चालू चालत आलेला आहे तो.
हो हो माहित आहे सावित्री पासून हा सत्यवानची कथा आहे ना.
हम् आणि प पतीचे प्राण परत आणणे सावित्रीने आपल्या बुद्धीच्या ब बुद्धी आणि व्रत हेच्यावरून तिने आपल्या बळावर यमाकडून आपल्या प्रतीच पतीचं
ते ऍक्च्युली क कशी करता कथा होती मी तुला सांगू का ऐक. तर सर्वप्रथम काय झाल तर अ सत्यवान जस तू सांगितली सत्यवान अ म्हणजे मृत्य म्हणजे त्याच मृत्यू त होतात तर त्यावेळी त्याची मृत्यू म्हणजे त्याची जी आत्मा आहे. ती घेऊन यमराज ले होते यमदेव चाले होते. ते, आणि हे फक्त सावित्रीला दिसत हो त. आणि सावित्रीन अ त्यांच्या आत्म्याला म्हणजे परत त्यांना जीव जीवदान देण्यासाठी त्यांच्या पाठीमागं म्हणजे पाला पाचोळा काटे कुटे काही न बघता जिथेे म्हणजे तीच्या यम देव आणि आत्मा दिसत हो ती पाठीमाग पळत होती. आणि शेवटी यमदेव तिच्यासोबत तिच्या पुढे नतमस्तक झाला आणि त्याने वडाच्या झा झाडाखाली जो स सत्यवान होता ना त्याची ती आत्मा परत दिली म्हणजे परत त्याला जीवदान दिलं किंव्हा म्हणजे हा परत आणलं मग त्या हा मग त्यापासून ते वर. दान आहे. कि आसं म्हंटलं जात की वडाच्या झाडाला, अ आसूदे. किंवा पुरुष देखील हा सण साजरा करू शक तात कारण असं माझ्या बहिणीच्या मैत्रीणीसोबत झालेल आहे. तर असं हा त्यावेळपासून असं म्हणजे सांगितलं आहे की वरदान आहे. कि जी स्त्री अ त्या दिवशी म्हणजे तो वट पौर्णिमे दिवशी जी पो पौर्णिमा असते ना त्या दिवशी व्रत करेल, उपाशी पोटी राहील, किंवा फक्त फल हा फळ खाऊन उपवास करेल दूध आणि फळ आणि वडा च्या झाडाला सात फेऱ्या सात फेऱ्या म्हणजे काय सात जन्माचं वचन जे आपण लग्नात जसं हा वचन फेऱ्या मारून वचन घेतो तसंच त्या पद्धतीने वडाच्या झाडाला आपण दोरा बांधून वचन घेत तो की सात जन्म हाच मला नवरा मिळू दे वगैरे आसं प्रार्थना करतो किंवा मा
शी आपल्या स्त्रियांची हम्म ती काय परंपरा चालत आलेली आहे आपली आधी पासून
हो हो अगदी बरोबर.
स्त्रिया त्या म्हणजे असं करतात आता सध्या जरी आता मॉडेल जमान्याच्या जरी असल्या तरी त्या हौसेने या् करतात स्त्रिया
हो
जन्मी हाच नवरा मला मिळू दे असं त एक म्हन म्हणजे आता ते हेच झालेलं आहे आनंदी राहतात त्या दिवशी भरपूर
हो आणि शृंगार देखील करतात हो शृंगार देखील करतात जस की हातात बां हर हिरव्या बांगड्या, हिरव्या शालू असू दे किंवा साडी असू दे पैंजण
हो तीन शृंगाराच्या वस्तू आहेत त्या आपल्या हम्म लाल, पिवळी, हिरवी असत्या बघा आता त्या नेसतात त्या दिवशी शी जस ज की आम् होय होय आणि हळ त्याचसाठी काय लागते हळदी, कुंकू असू दे अक्षदा, फुल, तूप, धूप असू दे परत दीप कापूर आणि काय घरबत्ती असेल वडाला ते परत पांढरा सु्ट धगा असतो ना तो त्या घेतात परत पाच फळे लागतात त्यासाठी जस खास फळ आंबा, फणस, असू दे केळी, जांभूळ, पर सुपारीची सुपारी असते ती पूजेची ती एक असू दे परत पाण्याचा कलश असतोय त्यामध्ये
हो अगदी बरोबर आणि असं बोलतात असं बोलतात की म्हणजे हा सण पुरुषांनी देखील साजरा केला तरी चालेल म्हणजे बियाणीच का सात जन्म माग स्या का स्या का व्रत करावं यासाठी पुरुष देखील हा व्रत करू शकतात आणि पुरुष देखील वडाच्या झाडाला हा आप पती सोब म्हणजे पत्नीसोबत फेऱ्या मारू शकतात कंवा अ आपली जी प्रार्थना आहे. किंवा मागणी आहे ते मागू शकत- म्हणजे सात जन मी मला- हिज बा- ळ ही प्रार्थना देखील वापरू शकतात किंवा- करू शकतो. तच-
हम्म.. आणि व वडाचं झाड हे व म्हणजे असं त्याला दीर्घा आयुष्य भरपूर- पुर आहे ना, ते का? हे त्यामध्ये, त्यामुळे त्या वड्यात- झाडाची पूजा केली जातात. परत हे असू दे. अ सकाळी उळते हे करायच सकाळी स्नान- करून तेआप - पण पारंपरिक विषयेत ते करायचं. परत पूजा असत्या, वडा मग ती काय नंतर आपण त्यांच्या वेळेनुसार ती केली जात्या. परत जल जल असते ते हळद कुंकू अक्षदा फळ घेऊन ते करतात. परत पाच फेर घ्यायचं. पांढरा्या सुती धागा, ह ह्याच्यामुळे ती चालत आलेली आहे, प्रथा आणि ते काय अ ह्या स्त्रियांना आपण ते वान दिलं जाते तिथ- ज्या पूजा करण्यासाठी आलेल्या असतात ना स्त्रिया- त्यांच्यासाठी- ते वान वगैरे दिले जाते, जस की काय त्यांच्या त्या ह्याच्यावर असते ते काही शृंगाराच्या वस्तू असू दे, किंवा काय ते- एकमेकांना महि- तर देतात.
हो, अगदी बरोबर. आणि हळदी- कुंकू देखील लावतात म्हणजे खूप छान पद्धतीने हा सण साजरा करतात आणि त्यावेळी माहीत वडाचा - झाडाला म्हणजे- पुजून झाल्यानंतर ते- ते आंब्याचा म्हणजे आंबाचा सीझनमध्येध्ये आंबा असतो ना तर आंब्याचा- नैवैद्य देखील दाखवला जातो, आणि त्यावेळेस छोटे- छोटे मुले असतात तो त आंबा पळवून खातात म्हणजे नेतात चोरी क चोरी थोड्यात चोरी करून त असं - खायचं असतो ते मान असतो किंवा ती एक प्रथा आहे.
वता अस असती का हम्म हम्म हम्
तर खूप छान पद्धती तिने हा साज स साजरा करत
होय ती परंपराच आहे काय त जशी कि आता अ आणि भरपूर परंपरा आहेत त्यामध्ये त्या आपल्याला नाही म्हणजे मला तरी नाही माहिती म्हणजे ते पट पौर्णिमा एवढा जस्ट माहित आहे एवढं मी तुम्हाला सांगितलं
बर आणि तुला सावित त्रिया वची कथा कोणी सितली म्हणे तु को सित कीट पौर्णि साजरी केली जाते तुला कु क म्हणजे आजडून का इंरारेिवा त्नी
नाही नाही मी इंटरनेट वरूनच बघितली हे म आमच्या घरी अस ह आजी आहे सोडा एकदा मी आजीकडून ऐकलेली कोणतेेवाला होते ना मी
े म्हणजे छान आहे तुझा देखील नाण्यातत भर पडण्यासाठी तू इं इरनेट चा वापर करते किंवा छान पद्धतीने माहिती गो कर आणि एखाद कसा सेलिब्रेट करतात परंपरा त्यामागची प्रथा किंवा सावित्रीची अस दे किंवा कारे सारी कर याबद्दल तू ज्ञान घेतेस खूप छान वाटलं म्हणजे तुझ्या तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटते की तू मला वटपौर्णिमेबद्दल माहिती सांगितलीस
आता आपल्या इथं कसं असते माहिितय का कि ते टाइम असतो जस की आता सकाळी स्त्रिया उठतात सकाळी लवकर त्या दिवशी पारंपरिक वेषा पहिला हे करत त्यानंतर आपल्या तुळशीची पूजा करतात ती पूजा झाली की मग हळदी ुमक हे करतात त्या दिवशी काहीतरी अस गोड पदार्थ केला जातो आपल्या घरी जस की पुरणपोळी असू दे म्हणजे असं गोड पदार्थ त्या दिवशी करतात महिला काय म्हणजे असं हे शिरा वगैरे असू दे
हो खे बर
हा मग तो त्या दिवशी झाला किंवा त्यानंतर त्या आपल्या शृंगारच्या तयारीला लागतात तीनच्या फ पुढं वगैरे असू दे किंवा काही महिला सकाळीच त्या जाऊन येतात आपल्या इकड प्रथा कशी आहे आमच्या इथ तरी तर आमच्या इथं माझी मम्मी वगैरे जाते ना ते आमच्या इकडं कसं तीन साडेतीीनच्या दरम्यान जातात इथं आणि ती पूजा करून त्या येतात जसं की हम्म हो नाही वैद्य वगैरे त्या करून नेतात गुळ खुबरे वगैरे पण घेऊन जातात आमच्या इथे
अरे मस्तच म्हणजे छान वाटतं आणि फोटोज व्हिडिओज देखील काढत ना म्हणजे सोशल मीडिया युग आहे फोटोज वगैरे व्हडिओज काढणे हा
हम्म हम् हो आहे तस वानरे पण ते काय ह का तेच आहेत ब तुम्हाला काय वाटत ते यावर
खूप छान म्हणजे खूप छान तू माहिती सांगितलीस किंवा खूप छान रिस्पॉन्स दिला नाही छान आहे ही प्रथा छान आहे किंवा छान म्हणजे वटी पौर्णिमा म्हणजे माणसाच्या मनातील किंवा स्त्रियांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा सात जन्म तोच नवरा मिळावा यासाठी ही हसवून साजरा करतात आणि छान प्रकारे साजरा करतात खूप छान माहिती मिळते तुझसोबत बोलून खूप छान वाटलं धन्यवाद
बापरे